हॅलो! हा बोला कि.
माझा आवाज येतोय तुम्हाला?
हा येतो येतोय.
हा जरा रेंज मध्ये राहावा की.
अहो मी ते कस भडंग करालोय.
हा हा मला जरा रेसिपी विचारायची होती तुम्हाला.
कोणती ओ?
तुम्ही.
आं
हॅलो! तुम्ही फ्री आहेसा का मला जरा रेसिपी विचाराची हा रेसिपी विचारायची होती मला.
हा हा फ्री आहे बोला की.
हा मला जरा बिर्याणी बद्दल जराशी माहिती सांगा की कशी-कशी करायची.
हा बिर्यानी बद्दल होय.
होय.
म्हज्या अशी मी पण काय परफेक्ट करत नाही अशी जास्त काय मला पण येत नाही.
हा.
पण बघितलेले तुम्हाला थोडी-थोडी सांगतो.
हा करते क ये
या, आधी चिकन घ्यायचं
हा.
मग चिकन थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी त्यात कांदा तळून, तळून कांदा घालायचा लालसर होईपर्यंत.
हा.
कांदा तळळेला.
हा.
आणि टॅमॅटो चिरून घालायचा, हुबा पीस करायचा आणि टोमॅटो कच्चाच चिरून घालायचा.
हा.
टॅमॅटो घातला की त्यामध्ये दुसरं हे घालायचं मिरची घालायची.
हां.
मिरची पण हुबी अशी जरा चिरून घालायची त्यात आणि हे घालायचं आलं. हे लसणाच्या आपल्या, पाकळ्या असतात ना
ह.
लसणाच्या पाकळ्या, बिना सोलता त्यात घालायच्या.
हा.
आणि चिकन मसाला, मटन मसाला. अ चिकन मसाला, बिर्याणी मसाला जरा गरम मसाला, जरा धने पूड, जिरे पूड, दही
हा.
तेवढं घालून, मॅरिनेट करत ठेवायचं ते.
अर्धा तास हा. अर्धा तास फ्रीज ला मॅरिनाईट होणे- होईपर्यंत ठेवायच ते. फ्रिजला. आणि ते मॅरीनाईट झा म्हणजे मॅरीनेट होई, होते तोपर्यंत, कनी. आपण तुकडा तांदूळ घ्यायचं.
हा. घरच्या तांदळाचं, होत नाही काय?
अ, घरच्या तांदळाचं कसं, भात एक- एकदा गिर होतोय ना.
हा, हा.
मग त्यामुळं त्या ते काय करायचं. तुकडा आपण तांदूळ घ्यायचं.
हा.
तुकडा तांदूळ घ्यायचं. ते आता पाणी मग त्याला अ हेला. ते तुकड्या तांदूळ असं, पूर्ण शिजवायचं नाही थोडस, तेल घालायचं
हा.
थोडस तेल घालायचं. त्यात गरम मसाला अ म्हणजे थोडसं तेल घालायचं. त्यात खडी मसाल टाकायचं.
हा.
तेलाल, तेल कढलं कनई त्या तेलात ते हे घालायचं. तेलात तर हे घालायचं. पाणी वतायचं. पाणी वतलं की पाण्या मग त्या पाण्यात, खडं मसाल सगळं टाकायचं.
हा, हा.
पाण्यात खडं मसाल टाकलेत की, त्याला उकळी पाण्याला आली कीनइ ते तांदूळ धुवून. ते तांदूळ आधी धुऊन का नाही, पाच मिनिटं मुरत ठेवायचं.
हा.
आणि ते तांदूळ मुरलं कि, मग त्या उकळीत ते तांदूळ टाकायचं. आन त्याला अ पूर्ण शिजवायचं नाही. शंभर टक्के शिजवायचं. पन्नास टके- पन्नास टक्के.
हा. हा, हा.
आणि ते, अ हे करायचं. म्हणजे आपल्यात झारा असतोय कनइ
हा.
तेन हे करायचं. व झाऱ्यान च अ हे करून घ्यायचं. गाळून घ्यायचं, हा. गाळून घ्यायचं मग तोपर्यंत, चिकनची गिरवी ती, मॅरिनाईट झालेल असतय का नाही
हा.
ते मॅरिनाइ चिकन. गस एका गॅ पा गॅस वर ठेवून, त्यात थोडं तेल घालून त्यात जरा आलं लसूणची पेस्ट घालून ते जरा चिकन शिजवायचं.
हाम.
मग चिकन शिजलं कनी मग काय करायचं, खाली एक भाताची लेअर मारायची.
हा
मग ते चिकन शिजलेलं असते ग नाही ती चिकनची वर एक लेयर मारायची. अशा
हा
चिकनचे आणि भाताचे लेअर मारायच्या आणि मगं मग आपल्याकड जर अ केष्टी कलरचा फूड कलर असला कोणत पण फूड फूड करल असत्यात का नाही त्याच वर्ण त्याच्या टाकायचं गोल गोल चकऱ्या करत.
हा हा
आणि मग त्याच्या चखऱ्या करत टा, काय म्हंटला. हा चेक्कर करट करत टाकले की मग त्याला कड न कनी त्या भांड्याच्या कनिक लावायची.
कनिक
हा कणिक लावायचे तेजी वाफ जाऊ नये बाहेर म्हणून.
हा हा
तिजी वाफ जाऊ नये म्हणून कनी त्याला कणिक लावायची.
हा ह चालतय की.
त्याला क मग थोडा वेळ दम द्यायसाठी कण त्याला, ठेवायचं. मग दम दिला की मा थोड्या वेळने ते उघडायचं. अन खायाच खायचं.
सत्य आशी करतायव होय तुम्ही.
हा अशी करतोय बगा.
ह तुमची फॅमिली मोठी आहे का?
हो नाही आमची फॅमिली नाही आम्ही तिकड मम्मींच्याकडे गेलो ना की मम्मीची आमच्या मैत्रिण आशी करते मी कधी
हा हा तस नाही त म्हणजे, आवाज बराच येतोय ना म्हणून म्हटलंय. केक आणलंरला
ये ते कस. बाळबारक आहे ना त्याला ओढत्यात सगळी तो आराडतोय.
हा हा
आणि मग आमच्या एकदा आम्ही जेवण केलं तर त्यावेळी नंदुबाई. नंदुबाईंच्या हिनी केलं त.
हा
जावन केलतं.
केलेल व्हय
होय.
ह ह तेच उद्या रविवार व्ह आहे हो मग काहीतरी जरा स्पेशल.
हा चालतय ते हा.
मी कधी केलेली नाही हो.
हा हा
हा मग तेच म्हटलं तुम्हाला जरा विचारूया.
तुम्ही नॉनव्हेज लवर आहात आणि केली नाही कधी
म्हणजे कसं आमचं मिस्टर करतात ना जेवण म्हणजे नॉन व्हेजच बाकी फक्त
हा हा. मग ते कसं करतात म्हणजे का बिर्याणी कधी करत नाही.
बिर्याणी, बिर्याणी कधी करत नाहीत. फक्त रस्सा, मटन हो इतकंच की, म रक्ती, मुंडी असं करत्यात.
मटण कसं करता?
त्यात खरं बिर्याणी कधी केली नाही हो, म्हणजे बिघडल या भीतीन
हा हा मग मटन म्हणजे मटण कसं करतात?
मटण होय, आधी तेल गरम करायला ठेवतात. मटन स्वच्छ पाण्यान धुवून घेतात. आणि त्यात मीठ, हळद अ असे एक जीव करून मग फोडणी मारत्यात म्हणजे तेलात मिठात आणि हळदीत पूर्ण शिजवून घेत्यात. मग हे करत्यात. मसाला टाकत्यात म्हणजे मटणातच टाकत्यात चटणी तेन सगळ एकदम फोडणी मारत्यात आणि गरम पाणी वतून मग उकळी जरा थोडा वेळ ठेवायचं पंधरा, वीस मिनटं आणि परत ते गाळून काढायचं मट्न आणि मग काय कांद्याची फोडणी मारायची.
मसाल्यामध्ये काय मसाल्यामध्ये काय काय घालता तुम्ही
मसाल्यामध्ये जिरं कोथंबीर, लसूण, आलं, तीळ इतकंच घाबते बाकी काही नाही.
खोबरे
खोबरे घालतो की म्हणजे असं वाळक असलं तर जास्त घालत नाही. ओला असलं तर घालतो.
हा हा म्हणजे ते वाळका असलं की पांढर दिसतं ना जास्त
होय आणि ते अस पांढरं पांढरं म्हणजे मिक्सर ला बारीक होत नाही ना मग ते असं वर पांढरं दिसले की ते जरा वेगळं दिसतंय.
होय.
म्हणून हे केल नाही आम्ही म्हणजे जास्त त जास्त ओल च खोबरं घालतोय. आणखी तुमच्यात कोण खात नाहीत का काय माळकरी आहेत.
नाही नाही आम्ही खातो.
हा.
अह आम्ही खातो आम्हाला आवडतं पण आम्ही मटन खात नाही, आम्ही चिकन खातो. आम्हाला चिकन आवडतं जास्त
चिकन आवडत. ते आम्ही सगळं खातो फक्त मास, झिंंग ते नाही आवडत खात नाही, नाही तर सगळं खातो आम्ही
हा हा.
म्हणजे आमच्या घरात माळकरी असं कोणीच नाही आम्ही सगळी नॉनव्हेजवाली आहे.
अ आमच्यात फक्त आमच्या आई आहेत ना म्हणजे आजच सासू अ त्या सत्संग त्या सत्संगी आहेत. आणि आ ता एक म्हणजे एक पाच, सात महिने झाले अस म्हणजे दीर हे माळकरी आहेत. पण तेनी मटन सोडून एक वर्ष झाले.
हा हा म्हणजे ती दोघं खात नाहीत. बाकी तुम्ही सगळी खाता. बाळाला कधी चारलंय का?
हो हो चारलंय. तेजा आत्तीकड आम्ही गेलो होतो ना
हां हां.
त्यावेळी त्येंच्यांत ते ज्या ज्वत सगळी नांनव्हे ज वाले आ
हम्म.
म ते ज्या तीन ते ज्या बाळा तिच्या्या बाळाला सारताना आमच्या वे म्हणजे मुलाला आपण सारलं ना
हां.
म ती म्हटली माझ्या मुलाल चार भात. चला पण आम्हीच हारलेलं ना त्यावेळी की अ असं तीच्या बाबांना घरात घरातल्यांना सांगितलं नव्ह त की त्याला मटण चारलं आहे म्हणून.
का? भित्ताय का तुम्ही तर त्यासनी?
तसं नाही काही तो फार अ लहान आहे ना म्हणून सायाचं नाहीं.